हॅलो.
हा बोला तई काय चालू आहे.
काही नाही आताच झाली काम.
हो काय झाला स्वयंपाक वगैरे.
हो स्वयंपाक झाला आताच झाला स्वयंपाक.
हा. जेवण बाकी आहे का मग?
पण बाकी म्हटलं पहिले कॉल करून घ्या हा काय.
हो काय हा लेट झालं मग जेवण करायला.
हो.
मेन्यू आज बनवला होता वांग्याची सब्जी आ. तुम्ही कशाची
आम्ही पालकाचं वरण केलं होतं आज.
हो काय. हा ना आम्ही वरण भात हे मुलांसाठी वरण भात टाकाच लागते. आणि वांग्याची भाजी केली होती.
हा ना.
बाकी
आणखी त्या मग दुसरा मेनू काय केला होता आणखी.
आणखी काही नाही बनवलं आज हेच बनवलं होतं साधं.
ओके हा. आम्ही मुलं सकाळी स्कूलमध्ये जातात.
होव ना.
आले नाही का मग अजून तुमच्या मुलं शाळेत.
आलेत ना आलेत माझा मुलगा नर्सरीला आहे. तर अकराच वाजता सुटी झाली गेला. तुमची मुलं आले का? हॅलो हा तुमचे मुलं आले का म्हटलं
हो हो आले ना
हा कुठं असतात.
ह ते गावातच असतात ना
हा. कुठं दनापूर.
हो दानापूरला.
माझा मुलगा गेला होता हिवर खेळला नर्सरीला येतो होता म्हणजे अकरा साडे अकरा ला आला घरी.
हो काय.
हमम..
हा ना मुलं पण खूपच त्रास देतात त्यांच हे करां लागते ना.
आता सध्या आठ पंधरा दिवस.
होय.. जा जायाच्या वेळेस पण जात नाही असंच म्हणते माझं बाडगं जातच नाही म्हणते मी. हम ते जेवायला गेलेत आता.
होय.
हमम.
आता याला नर्सरीला टाकत त्याच्यामुळे बरच रडणं हे ते चालते.
हो ते तसच आहे, पहिल्या वर्षी तर खूपच म्हणजे त्रास देतात ते शाळेत जायसाठी.
तेच आजचा पहिलाच दिवस होता एक दोन दिवस आम्ही गावाला गेलो होतो हा त्याच्यामुळे, पहिलाच दिवस होता आजचा लग्न होत. त्याच्यामुळे बाहेर गावी
हा ना मस्त एन्जॉय केला असेल मग.
बराच एन्जॉय झाला म्हनूनच मुल
हो ते तसच आहे, मग कुठं गेलो बाहेर कि ते
हा तेचत म म्हंटलं नंत तरच आता या समज सारखं रेग्युलर पाठवल्या जाते म्हटलं मग बरोबर सहा तारीखला सोमवार येतो, आपण घरी पोहोचतो म्हटलं तोपर्यंत लग्नही होते. मग एक वेळा लिंक लागली की लागली.
हो बरोबर आहे. आणखी कुठं फिरायला नाही गेले का असे दूर, टूर नाही काढला का?
हो काढला होता ना अधिक महिन्यात गेलो होतो, आम्ही देवदर्शनाला.
हो का हा!
आता मुलांच्या शाळेच्या आधी, हो शाळेच्या नी आधी काढून घेतला होता. खूप गर्दी होती पण, हा खूप गर्दी
अधिक महिन्यात खूप गर्दी असते ना हूं! ते शाळा लागल्या की मग गेल्या नि जात नाही हे सगळं मुलांच्या शाळा लागल्या की
हा हो तसच आहे मग, म्हणून आधीक फिरून यायचं.
हो!
बाकी. काय कुठे शॉपिंग वगैरे करायला नही गेला का आता.
चारिक
काय म्हटलं?
हॅलो!
हा आवाज नही येत हे तुमचा व्यवस्थत असं नेटवर्क नही का तिकडे?
हा नेटवर्क प्रॉब्लेम ये. रेंज कमी जास्त होते.
आणखी काय जात ना काय शॉपिंग वगैरे करायला त सेल चालू आहेत ना
हो हो जाऊ न्या आ मान्सून लागले असतील ना हा!
हो हो!
जाऊन आता, आता मुलांचा युनिफॉर्म वगैरे हो मुलांचे युनि पाहून घ्यायचे आहेत स्कूलचे.
हा हा!
ह नंतर गेलो की मग आपलं पण होते.
हो ते आता मुलांच शाळे साठी घ्याच लागतय.
हा!
हो नां आम्हाला पण जायचं आहे मुलांसाठीच बॉटल वगैरे टिफिन सर्वच आणायचं आहे ना.
आम्ही सध्या म्हणजे असं जवळपास म्हटलं काही आणलं नही, मुलं ठेवतात हरव बघू म्हटलं घरातलीच दीले आता एक दोन दिवसांनी पऊ राहतात नही म्हटलं बघू एक दोन दिवसांनी सगळं एक टाम झालं तेव्हा
हो हो. एकच मुलगा आहे का तुम्हाला?
हॅलो
हॅलो
हां आवाज नाही येतोय काय?
येत आहे ना येत हाय.
हो. एकच मुलगा आहे का म्हटलं तुम्हाला?
हो एकच मुलगी आहे मला.
हो काय?
हं नर्सरी लायटि आवडशी
होन ना हो ना.
सांगा मग आणखी? मला पण एकच आहे.
हा ओके मुलगा आहे का मुलगी मग?
मुलगा आहे ना.
हां ओके हो.
इथं आहे ना साडा दानापूरला तिकडे पण येतात समजा इथं त्यांनला तिकडे टाकायचं असेल तिकडे येतात असेल.
हिवर खेळला वगैरे
टाकतात ना तिकडे टाकतात पण आता कसं सध्या छोटा आहे ना तो एवढं समजत नाही त्याला बाहेर गावचं जा म्हटलं म्हणजे ते.
हो ते तर आहेच आता आमच्या इथं नवीन कॉन्व्हेट निघालं.
हो काय?
हम्म.
ते सध्या लहान असतं ते एवढं काही समजत नाही ना त्यांना बाहेर गावला टाकलं म्हटलं म्हणजे थोडस समजायलाच पाहिजे ना.
हो बघू ना आम्ही आता आठ पंधरा पाठवून बघू?
हो ना हो ना
हं
जेवण बाकीच आहे का मग अजून तुमचं?
सांगा मग आणखी?
हॅलो
हॅलो
हो ना तसही नेटवर्क प्रॉब्लेम राहतोच नाही या वातावरणानुसार. हां कधी आता समज वर जर गेलो तर ते खाली एवढं ऐकून येत मागे इथ कॉलेज जेथ ऐकून नाही येत. हम् यावेळेस तरी जवळपास बर आहे
हा ते पावसाळ्याचा नेटवर्क च प्रॉब्लेमच जास्त असतो हम्म काय म्हणते पाऊस चालू आहे काय
नाही नाही आता थोडस खुलं आहे पाऊस नाही आहे ऊन आहे पण दोन तीन दिवस आधी एवढा पाऊस होता की बस
हो ना
आता कालपासून थोडस खुललं आहे परवापासून
हो काय आमच्या इकडे पण आता समजा कालपसून खुल्लं आहे ना तर दोन दिवस आधी खूप पाऊस होता
हो इथे पण तसच होत
कायमग शेती वगैरे आहे का तुमच्या इथं
आ
शेती आहे का म्हटलं तुमचं हथनं हो हो का झालीश ना मग पेरणी
हां पेरणी वगैरे झाली.
हो का हां. आता हे पेरणीचाच टाइम चालू आहे ना सध्या सगळ्यांच इकडे समजा.
आपल्या इकडची शेती लवकर होते ना पेरण्या?
हो आपल्या इकडे लवकर भेटतात.
हम्म त्याच्यामुळे की असं हे नाही आहे हा ब
कोरड वाहू वाल्याले पाण्याची स् वाट बघाय लाग ते नंतर फिरतात ते हम्म बाकी ठीक आहे
क ह
बरं खरा मग आराम हा ठीक आहे मग
ठीक आहे
हो हम
ह